हॅलो काय चालूय
काय काही नाही पा आता स्वयपाक
स्वयपाक चालूय का काय केलं काम आज
काम का काई नई डाळ निसल्यात
हौ का पोरी शाळेत पोरी शाळेत जात्या का पेपर चालूय का तू चल रे
हा तुमचे दोन्ही बैया जायला होते ना
तिकडं एक‌ हाय तिकडं ना पाचवीला हितं
हौ का
हा तुमचं काय कितविला आहे दिदी आता
एक सातवी लाय एक तिसरी लाय
हौ चांगलं शिकवा बर का मुलीला
हौ
हा कारण आता मुलं शिकायचं जा ना मन- मतभेद नका करू मुला मुली मध्ये बरं
नाय नाई
हम्म
ग चाले शिक्षण चाले ना
शिक्षण ट्युशन ते लावाचं बाकी काय चालूय हम् बाकी काय चालूय
काई नई पाहा आता.
सयपाक
काय नाइ चालूये आता आराम चालूये सध्या. अं
स्वयपाक ते नाही झाला.
चालुये ना दीदी करतील सयपाक. हम्म मग काय, अजून काय आली नही.
नाय आली का?
हम् हम्
बरंय आपल्याला शेतीत टेन्शन नाहीये जेवढे कष्ट केले तेवढे निघात्याचं.
हा मग ताण नाही ना आपल्याला एवढं पाणी आहे ना ओ
हा पाणी असल्यामुळे तब्येत ते चांगल्या ना सगळ्याच्या
हा चांगल्याय सगळ्यांच्या हम्म थांब मी येते. बया मोठा
अे
मोठा भाई आता नववीला ए दहावीला जाणार दहावी जाणार ए दहावीला
हाव
हा.. का ओ
हम्म
दहावीचे
कितवीचे? पावा लागण ना पावा लागन म्हणलं इकातच ना
हाव ना विकतच लागत्या ना म
बरं बर पाहिन ना पुस्तकं
हा सेमी नाही घेयल का बर का त्यानं, सेमी नाही म्हणलं मराठी
बर ब.
हा
बरं बरं चालल पहिन ना इकडं
हो
बरं हा ना, आताच तयारी करावं लागती ना
आत्ताच तयारीला लागतील पुढची
हा बरं.... आईन त्या काय करु राहिल्या? अं.. आईन त्या काय करु राहिल्या म्हणलं?
काही नाही आता गावाकडे नि
का हा
शेतातून हा शेतातून गावाकड निघाल्याती
हाव का? बर की अंधार पडला ना आता
हा ना अंधार पडला चालल म्हटलं, ठेवू का मग
हा हा चाललं चाललं
चाललं ठेवा ना
हाव